बोला गुडमॉर्निंग! सुप्रभात, काय चालं?
आताच उठल बाबा, तुमचं चालल रात्री बारा वाजेपर्यंत.
ह ना, हो न.
हम्म. झाली का सकाळ तुमच्या इकडं?
सकाळ झाली हो.
आमच्या इकड तर सूर्य बी उगवला, ऊन बी पडलं.
आमच्या इकडे पण ऊन आहे.
होव का?
पा पावसाळ्यात ऊन पडायल.
हो ना, उन्हाळ्यात पावसाळा येईल मग.
ह ह ह.
हम्म.
हा.
झाला का चहा वगैरे?
चहा झाला शेतात गेलो होतो, दूध आणायला.
हो का, म्हशीचं का गायीचं?
मशीच मशीच!
चहा कसा करतात तुमच्या इकडं?
आमच्या इकडे चहा दुधाचा राहते, पाणी टाकत नाही आम्ही.
हो का? नाही बाबा आमच्या इथे तर डायरेक्ट दुधच पितात वरून, साखरपत्ती खातात.
ईथूनच का, डायरेक?
कोण गॅसवर उकडत बसल, कोणाला वेळ आहे?
हो. ते दूध वगैरे प्यायचं, साखरपत्ती खायची, म उन्हात जाऊन बसायच!
ऊनात बी बसत नाही आम्ही, आम्ही तसेच गरम व लगेच उकळते लगेेच.
होका... ह ह ह.
ह हा हहह. ह ह ह हम्म मग आणखी नष्टा वगैरे?
नाश्ता करायचा ना!
हो का, काय करायली मम्मी नाष्ट्यालं?
उपमा कराय उपमा.
होव का, काऊन आज एखांदी रेसिपी नाही का चांगली?
रेसिपी आज नाही, कालते छोले भटुरे केलते.
हाव का?
हम्म.
हम्म.
संडे ला होते काहीतरी.
हम्म हम्. बर झालं विनीत नसत, हे वाचली नाही, नाही तर काय खरं नव्हतं.
पाप बिचारा झोपी जाते तसाच. हम्म.
मग आज एकादशी आहे बर.
आज का? आज रहात नाही काही.
काहीच नाही रे बाबू.
हो का? कोणती एकादशी हाय आज?
हम्म आज जे आता जे चातुर्मास धरतात त्याला आजच्या एकादशीपासून धरावं लागते.
हम्म, हम्म.
हम्म.
बस आणखी सांगा तुम्हीच तुमच्या इकडं काय चालू आहे, काही नाही.
आमच्या इकडं काय लेकर बायको गेलेली गावाला लेकर सांभाळायची.
कुठे गेली बायको?
पुण्याला गेली ना.
हो का, एकटेच राहता का मग?
काय कराव मग आता?
हम्म. कधी येणार हाय बायको तुमची?
येईल अजून एक महिना टाईम हाय म्हण त्याले.
अरे बापरे, काय खरं नाही मग.
हम्म, हं.
हम्म, हम्म. जाऊद्या तुमची मम्मी एक एक एक पदार्थ करून खाऊ घालते, लेकर हायतं मला काही टेन्शन नाही.
हो ना.
हम्म. शेतात चिकू आले की नाही?
चिकू नाही सध्या आता सध्या पपई चालू आहे.
हो का? आमच्या इकडे तर चिक्कू लई यायले बाजारात.
हा चिकू नाहीच हाय ते.
हम्म.
संतरा लावलेला आहे, हळद आहे आता.
हो का?
हम्म.
अं हम्म, हम्म. या वाशिमला एक दिवस घेऊन मग.
येतो ना, येतो ना.
हम्म.
वाशिमला यायचंय खुशीन बोलवलं.
होव का? यायचं ना मग किती दिवस झाले भेट नसलं ना मग तिची.
हो.
खुशीला घ्याय लावणार होती, पण पुन्हा मग साक्षी करल म्हणून काहीच नाही म्हटलं कोणी.
हो का?
हम्म.
काही म्हणत नव्हता.
हम्म. बाकी आणखी, सांगा कशाची तरी रेसिपी सांगा. डान्स मस्त करता म्हणे तुम्ही.
डान्स तर करतो ना शिकवायचा का तुम्हाला.
नाही बाबा आमचं वय गेला निघून आता डान्स करायच.
नाही ते तुमच्या वयातला पण डान्स आहे ना.
नाही हो आमचे केस पांढरे झाले आता आमचा नवरा खतरनाक आहे आमचा नवरा नाही म्हणते.
हो हो का.
हम.
करायचा काय व्हालय.
का काल बाबा एका बाईला फोन लागला क्रॉस कनेक्शन झालं तर काय माहित. ती बाई काय म्हणे माहितय का आता आमच शॉप आहे आम्ही कपडे आणतो तिकडून. त्यान म्हणलं आम्ही आणायलोत काश्मीर वरून कपडे. हो म्हणे काश्मीरला तर आमचे भाडे करू म्हणे किराण आणतात म्हण दर महिन्याला जाऊ.
हो का.
हो ना लईच बाबा ती बाई फेकू लागली.
ह.
हम्म.
आमच्या इथं भूत यायल बरं भूत यायल भूत रात्रीचं.
कस काय.
आमच्या गल्लीत भूत आहे.
कोण हे.
भाई आहे भाई.
हा.
हिरवी गार साडी घालून येते.
ह.
गंध लावते कपाळा लोड म्हठ कुंकू केस मोकळे. चैन गाल ते पाया. दोघा तिघांना पाहिलं.
कोण पहिल.
दोघा तिघांना पाहिलं बाबा.
हा हा.
हम्म रात्रीची यायला भीतीच वाटते आता. आमची पोरगी तर त्या दिवशी आलीस एक दीड वाजता गल्ली तच याय नाही जोपर्यंत बाहेर उभं राहिला नाही कोणी जाऊन.
बापरे.
ऑर्डर होऊन आली त
हम्म तुम्ही तुत तुम्ही घाला ना हिरवी साडी मोठं कुंकू लावायचं आणि बाहेर फिरायचं.
नाही बाबा ते माझ्यापेक्षा भयानक दिसते ते. ओरिजनलच जे आहे ते. मी तर घातली तर मग तर गल्लीतच कूणी थांबणार नाही.
वाशीन सोडूनच पळतील सगळेजण.
वसाड वाशीन होऊन जाईल.
हम्म.
हम्म. भूपंप आला की नाही भूकंप.
हो. कम पा आलता.
आला होता का, पडले नाही का खाली पलंगाव. हो का, तरी बी झोपीतच असाल तर, पलंगावर नाही पडले.
नाही नाही पल्लो नाही.
नाही का. ‌ जागालता का पण, माहीत झालं का भुकंप आलेला.
नाही नाही, तसं काही जाणवलंच नाही. सकाळी त्या हेच्यात न्यूजलाच पाहिल.
हौ का.
हम्म.
आमच्या इकडे बी आलता बाबा, आम्ही पोथी वाचता वाचताच हल्लो सगळेजण.
किती वाजताची गोष्ट होती.
त्याला झाले एक दोन महिना, सगळेजण वाटू लागले स्वामी समर्थ आले केंद्रात.
नाही तेव्हा, तेव्हा माहित होत मला. तेव्हा जाणवला होता, आवाज एकदम.
हम आवाज नाही. आम्ही हल्लो जागचे सगळे इकडं इकडं सरकलो.
मम्मीला म्हडल. भूकंप यायला बा मला आवाज यायला, तिला काहीच जाणवल नाही.
हम्म. नाही नांदेडला पण चांगलं जाणवलं हिंगोलीला पण. हिंगोलीला तर भांडे पडले.
हिंगोलीला जास्त जाणवलं.
हम्म, भांडे पडले म्हणे लावलेले.
हम. चिखल दराचा प्लॅन करा ना.
नको बाबा ढकलशील मला ति तनी हो, मला लेकर हायत दोन सोन्यासारखे.
आता मानस नाही, ढकलेल बायाच ढकलेल.
नाही बाबा तू उलट करशील पुन्हा. मग सोन्यासारखा नवरा आहे.
हम्.
चिखल दऱ्याला चला म्हणशील, बुट्टे गिट्टे खाऊ घालशील, आणि पलीकडे नेऊन दरीत ढक हकलून देशील मला.
सायकल चालवताय ना.
सायकल येते, मला सगळंच येते. गाडी बी येते, फोर व्हीलर, बी येते ट्रॅक्टर बी येते.
बापरे.
हा मग, मनोराम मल सगळं शिकवलं.
हम्म.
हम्.
तु येते की नाही.
रेल्वे शिकणं चालू आहे सध्या.
होव का.
त्यांचा ड्रायव्हर बसूच नाही, द्यायला मला स्टेअरिंग वर.
हा, ते समोर राहते ना तिकडे ड्रायव्हर.
ते तिथं जाऊन आली ना, पण ते म्हणते नाही म्हणते तुम्ही नाही बसू शकत. म्हणते तुमचं वय झालं. म्हणते आता मी काय एवढी, म्हातारी झाली का त्याला.
हाव. समजायला पाहिजे तीला.
आ काय. या आगाव ड्रायव्हर होता ते.
बाकी.
हम्. बाकी काय नाही बाबा, तुम्हाला बोलत बोलत चालू आहे काम आमची सकाळी सकाळची.
हा हा.
म्हणलं पाहा कोणतरी आहे की नाही, की गेले कोणी.
नाही नाही राहतीत राहतीत, आम्ही रात्री बारापर्यंत होतो.
हौ का, भीती नाही वाटली का ओ, कोणी येईल एखाद दिवशी.
नाही नाही कुणी येत नाही.
रात्री बारा बारा वाजेपर्यंत जागो नये बर.
कोणीच येईना ओ.
हम.
रोजचा टाइमच आहे, आमचा साडे अकराचा घरी यायचा. पुन्हा मग बारापर्यंत, मोबाईल बघायचा.
हम्म, आमच्या इथं रात्री म्हशीला पिल्लू झालं शेजारी.
हो का, खिरस खायला भेटते मग तुम्हाला.
पण आम्हाला ते एक दोन दिवसाच नाही आवडत बाबा, लय माशा बसलेल्या आहेत तेच्यावर. गनगन गनगन ते पाहिलं कीच वकार येते.
हो का.
हम्म. आमच्या पोराला लै आवडते. आमचं पोरग मागू मागू खाते.
दुसऱ्या दिवशीच खायच.
हम्म, कसा करता तुम्ही खिरस्ते.
आम्ही काय ते दूध आणायचं.
हा.
ते.. गरम करायचं गरम केले, की ते फूट
गॅसवर का.
नाही चुली चुलीवर चुलीवर.
हो का, गंजती कडईत.
चुलीवरच भारी लागते.
हो पण गंजात का कढाईत का तशी कॅटलीस ठेवून द्यायची.
कढई कढई मध्यी, त्यांच्यात ते साखर टाकायची थोडी.
गुळ नाही चालत का.
नाही गुळा ना ते, कलर बदलते ना तेचा.
आपण गुळाना खमंग लागते ना, शुगर जास्त होत नाही ना, साखरन अजून शुगर होऊन बसल.
हो ते आहे कोणी कोणी टाकते ना.
हम्म.
हम्म, आता तुम्हाला वयामानान जमत नाही. तुम्हाला गुळ चालते की. तुम्हाला गुळ चालते.
हम्म.
ते तुम्ही हे खाना, जांभळाचे बिया राहते ना.
जांभळाच्या बिया नाही, आम्ही कारल्याचा पाला खात असतो.
नाही.